हॅलो हा बोलाय हा हो हो येते. झाला स्वयंपाक?
हाता बाबूची खिचडी लावले. आणि जरा बसले. तुम्ही?
क त्याला ते आंबोळी करालय.
अच्छा आता करता. म त मी जेवण नाही बनवत?
म्हणजे त्याला त्याच्यासाठी आंबोळी करावले आम्हाला भाकरी करणार. त्यानंतर हा.
अच्छा.
होय.
मग पाऊस पडतोय का तिकडे?
पाऊस मग अश पडालता आता बंद झालाय, तिकडं?
नाही इकडे पण नाहीय आता.
हा बंदच झाला होय.
हा.
आणि परवा ते का की तेरा वर्षाच्या पोरीवर बलात्कार झालेला ते कळालं का तुम्हाला?
हा ना ते नाही कुठे ना कुठे काही ना काही तरी होत आहे म्हणजे लहान लहान मुली लहान लहान मुली पण सोडत नाही बापरे एवढी नेची माणसं झालीत.
होय. आता परवा तर मला ते एका शिळीवरच केलंत म्हण बघ.
हा ना. म्हणजे त्यांना लहान मुलं पण समजत नाही की आपण काय करतोय कसं करतोय. म्हणजे करतात तर करतात मारून पण टाक पी हम्म जीव घालवत म्हणजे एखादी आई किंवा ते तिचेे वडील काय त्यांना वाटत असेल ना?
होय.
ह.
ब ते तेरा वर्षाची पोरगी होती तिला काय तर बत्तीस जणनी हे केलं ते म्हन.
बापरे.
हम. म्हणजे रिक्षावाला म्हटला म्हण घरला सोडतो चल म्हणून.
हा.
हा ति घर मग कुठं तेव्हा हॉटेल वर नेला म्हणा तिला.
म्हणजे तिला भूल दिली असेल?
हा भुोल दिले.
हा ते बोल जे ते सांगतात ना तसच आपण करतो. ते बोलले चल मी तुला इथे नेते, तिथे सोडतो, तुला कुठे जायचंय का? मग आपण कशी बोलतो ना हा चला. मग घेऊन जातात मग ते असं करतात.
हम्म. बोरींग बाहेर पडायचं ना अवघड आताच्या काळात.
हा ना म्हणजे बाहेर पडायला पण भीतीे वाट एवढं म्हणजे आता जग जगामध्ये कुठ फिरणं पण सेफ वाटत नाही.
देत नाही आहे हो.
भीतीच वाटते आता तेच ना आता फिरायला लोक जातात मागे पण गणपतीपुलेला म्हणजे फ्रेंन लोक गेले होते जाम होते ती त्यां
चे म्हणजे अ
ट्रीप गेलेली ते देवदर्शन करत करत त्या गणपतपुलेला गेले आणि ते समुद्रामध्ये पोहायला गेले हा.
हा!
हा तर त्या लाटच चहा ने त्यां हम
हॅलो! हॅलो! झाल आता.
पेले पला ले सगळेच गेले.
गोवा.
ते
हा हा फिराया जायाच पण अवघड आहे.
नाही म ते कसं तुमचा जीव जातो ना फुकटच.
होय आणि आता कस्या पावसाळाया ते धबधब्यान ते बघाय जात्या त्यात पण किती तर लोक वाहावून जातात जीव हे करतात.
ह ना तेच ना मग ती पण फ्रेंड लोक होती सात. आठ जण काहीतरी होती, आणि काहीतरी म्हणजे त्यांचा भाऊ पण होत वाटतं काकाच मूल असं काहीतरी होतं
हा हा हा! होय!
वापरे म्हणजे बघा न
हो आणि तर एक कि खेडे गावात तर असं न नववी ला पोरगी हाय तीच डिलिवरी झाल्या. हलो! हॅलो हा आवाज येत नाही आहे तुमचा हॅलो.